हॅलो हा हा येतोय आवाज
हा येतोय ना काय म्हणतय आवडलं का सगळं नाश्ता वगैरे झाला का
हो माझा आवरलं नाश्ता पण झाला तुमच झालं
हो झालं ना तेज मी आले ऑफिसमध्ये ह्या तरी म्हटले चला बघूया काय करताय काय नाही
अच्छा बे-बे आहे झोपलाय
अच्छा म्हणूनच वेळ मिळाला वाटत
हा तो झोपल्यावरच मला टाईम घेतो नाहीतर असं नाही भेटत
अच्छा अच्छा
हां
आता तुम्हाला साडी नेसायला आवडते
खूपच आवडते पण आता लग्न झाल्यापासून ना जरा कमी चाले
कुढ लग्न झाल्यावर तर नेसतात ना सााडी जास्त.
लग्न झाल्यावर नेसतात पण इथे कसं डेली नाही ना नेसत आम्ही. डेली असं ड्रेस किंवा असं गाऊन घालतो.
अच्छा ते बाळाच्या ह्याच्यामुळे उत्पन्न अससेल ना
हा नाही आणि मला साडी हा मला साडीमध्ये काम पण नाही जमत करायला कसं हा पण मी लग्ना आधी जाम साड्या नेसायचे माझी वहिनी आहे ना. भावाची बायको त्यांच्या साड्या घ्यायची आणि नेस फोटो वगैरे काढायची जाम तेव्हा खूप आवडायच मला.
अच्छा आणि आता खरोखर साडी नेसायची वेळ येते त्यावेळेस मग.
तेच ना म्हणजे जेव्हा आप आपल्याना खरोखर ते वेल येते आपल्यावर पण तेव्हा असे. म्हणजे नेसायला टाइमच नाही भेटत आणि असं डेली पण नाही ना नेसू शकत म्हणजे काम व एक तरी करायला लागतो घरातला. थांबले नाही निसर गंमत पण जेव्हा सण असत. तेव्हा मग खूप नटायला आवडत साडी नेसा मेकअप करा मस्त हेअरस्टाईल. पणदा मस्त छान छान ज्वेलरी. बांगड्या हा गजरा वगैरे. मला मोगऱ्याचा गजरा आवडतो खूप.
अच्छा तुमच्या इथे मिळतात कजरी वगैरे.
हा भेटतात बाजारामध्ये आमचा जवळच आहे म्हणजे असा बाजार. पाच मिनिटाच अंतर असेल म्हणजे बाईकवर आणायचं. चालत जायला तर दहा पंधरा मिनिटं लागतात.
अच्छा!
हम्म तुम्हाला आवडतो का साडी नेसायला.
हा मला आवडते पण मला असं. मी खूपच कमी नेसते मला म्हणावं लागेल. वर्षातून एकदा तर दोनदा दिसत अ काय. हलकी साडी नेसायचं म्हणलं कि नाही की त्याला सगळं तयारी करावी लागते. तिच्यामुळे मग असं कधी सुट्टी असेल त्या दिवशी मग. तर दिवाळीच्या वगैरे असे मोठे जे सण असतात ना त्यावेेळेस कमी नेसते. या कुणाचा काहीतरी कार्यक्रम असला समारंभ असला. लगडात वगैरे नेसायचे असतील तरच.
हा माझं पण. हा म्हणजे माझं पण तसंच असतं म्हणजे कोणाचं लग्न असेल. किंवा काय देवळात कार्यक्रम किंवा आपलं काही सण असतील मराठी सण. तेव्हा आणि आता तर येणार आहे रक्षाबंधन. तेव्हा तर नेसालात लागेल हा.
माझं कस होत की मला जास्त सुट्टी वगैरे भेटत नाही ना. मग सकाळी ऑफिसला यायचं असतं लवकर त्याच्यामुळे मग मी साडी नसल्या की नाही. साडीमध्ये थोडस तसं अवघडल्यासारखं होत अस एकदम अस मो. पकळेपणा नाही वाटत..
हम्म ते कसं आपल्याला फिटिंग जरा नेसावी लागते नाही तर ल माझी तर लूजच होती साडी नशी नेसली करून.
हा आणि मला पण असं जास्त अशी आवड घालायला आवडत नाही साडी. अ म्हणजे वेस आपण घालतो ना तेच. त्याचे थोडेसे असे हे असतात ना सैल असतात.
हम्म तेच तर.
त्या
आणि मला असे एकदम चापून चोपून नेसलेली साडी आवडते. म्हणजे बसते मस्त हा छान दिसते तसं मी मला ये ते नेसवता मी दुसऱ्यांना पण नेसवते येतात आमच्या शेजारची म्हणजे माझे ननंदचं आहे. त्यांच पण आता जस्ट लग्न झालंय तर. त्या कधी आल्या इकडे का मग येतात मला सांगतात मला नेसवा साडी. मध्ये येत तन मनेस हा.
मला साडी जास्त करून येत नाही नेसायला मी य तू वर बघूनच नस म्हणजे असत की त्याच्यामध्ये ते ते थोडस बदून देणार की थोडीशी आयडिया येते ना व्यवस्थित. कसं हे करायसं वगैरे ते निरी वगैरे बनवायची ती. पिनप कुठे लावायच्या वगैरे हे ते हा आणि मला कसं जास्त असं पाट पोट असं उगडा ठेवायला आवडत मला असं पूर्ण अस झागलेलं पाहिजे ते मला छान वाटतं म्हणजे दिसत.
हम् हम
त्या पद्धतीने बघूनचली अस नाही कुठं पिन करायची कुठवर. हिजे पदर वगैरे असं पूर्णप म्हणून मला साडी कसं जास्त आवडत नाही कारण ते कसं पाठ वगैरे राहते पुढ अस
हा तेच नाही आपला शव ब्लाऊज शिवण्यावर आहे आपण जर पॅक ग शिवला तर मग झाकूनच जाते आणि डीप गला शिवला की जरा ओपन राहते. आणि माझी कशी हाईट कमी आहे त्याच्यामुळे एवढं काही मला वाटत नाही साडी नेसली तरी.
अच्छा.
हा तर माझी व्हॉट्सअप ला डीपी असेलच बघ. त्यात म्हणजे मी ती नववारी नेसली ती म्हणजे माझ्या नंदे लग्न हो हळ हळदीला तो लूक केला होता मी तसा. हम् हम्म
मग ते सगळे एवढे दागिने मी घालतात तुमच्यामध्ये?
हा.
अशे हे सगळे सोन्याचे आहे.
नाही सोन्याच नाही ते असं ते असतात ते आणि सोन्याच माझ गंठण आहे फक्त त बाकी असं
हा हा हा ते खूप खूप घातलंय ना म्हणून मला वाटलं की तुमच्यामध्येय कशी पद्धत हाय.
ते हा आगरी लूक केलाय.
कुठला लुक म्हनायचा हा?
ह अगरी लूक.
अच्छा अच्छा! मी साडी नेसते ना तर मला जस एका साइड ला पदर धरायला आवडतो. अ मग ते साईड पदर कर हा वन साईडच करते मी आणि जास्त करून माझी केसे छोटी असल्यामुळे मी गजरा वगैरे नाही घालत.
हा मला सुट मला पण सुट्टी केस आवडतात बहुतेक पण ते नववारीव कस ते म्हणजे असं आंबडच छान वाटत हा तेव्हाच च वाट हा आता बापू झाल्यापासून मी सुट सहसा नाही घेत कारण की त्याला घ्यायला लागत. पण नाहीतर माझा सुट्टाच पदार असायचा बहुतेक अससं.
साडी कशी म्हणजे साडी नेसून कसं बाबा एखाद्या कार्यक्रमात गेलोय तिथं जरा बस लो वगैरे य फि लो इकडं तिकड मा येऊन साडी फेडली मध्ये बरं वाटत म्हणज पूर्ण दिवस घरात बते साडी नेसून
तस हा ना तेच प्रॉब्लेम होत आता व पौर्णिमा होती ना
हा
आमच्याकडे कस म्हणजे उपास पकडायला लागतो ना तुमच पण असेल ना? त म्हणजे सगळीच पकडतात हा तर मग मी साडी कसच घरात लावरायचं मग साडी नेसायची सगळ म्हणजे असं अ मस्ं वगेर अ म्हणजे शृंगार करायच आपलं सगळ आणि म्हणजे पूजायला जायचं वड परत वड पूजून आलं की घरी यायचं पण माझे मिस्टर नसतात ना घरी ते जॉबला जातात मग ते संध्याकाळी येत त्यात म एवढा उशीर म्हणजे एवढा दिवसभर मला ती साडी ठेवावी लागते त्या अंगावर म्हणजे कसं ते वान असतो ना ते साडीवरच देतात अस म्हणजे त्याच मान ते साडीतच देतात अस ड्रेस घालून नाही देत त्याच्यामुळे मला दिवसभर म साडी नेसावी लागते आणि एवे कंाळ येतना चम
अच्छा
आणि त्यामध्ये काम करा बाबूला घ्या असं होतं मग
अच्छा
हा त्याच्यामुळे जास्त गमत नाही मग ते संध्याकाळी आले की मग त्यांना द्यायचं मग त्यांच्या हातात वान दिलं कि मग सोडायची साडी
अच्छा
हम्म
मग ते साड्यांमध्ये जे प्रकार असत तुम्हाला कस डतात म्हणजे ते काठा पदराचे पण असतात
मला असं जास्त झिकझाक तर नाहीच आवडत
हां
पण असं नॉर्मली म्हणजे असं का काटपत्राची आवडते म्हणजे असं अ डिझाईन म्हणजे ह्याच पार्टीवेअर आवडते
हां
अजून अे सिंपल असतात नाही का त्या सिंपल पण आवडतात
हा म्हणजे एकाच कराच्या
थोडंस डायमंडच्या पण असतात त्या एक आवडतात थोड्या थोड्या ह् एकदम त्या झिझाग झिितझागच्या ना अशा अवंगत
हा मला पण कश जास्त असतात ना की हा पैठणी पण छान वाटत
हा पैठणी छान वाटतात नेसल्यावर हा त्या अंगावर बसतात पण मस्त एकदम
हा
तुम्हाला कशा आवडतात
अ मला साध्या साड्या पण आवडतात पण थोड्याशा पार्टी म्हणे घालून जाण्यासारख्या ज्या असतात ना त्या चांगल्या वाटतात काट्या पदऱ्याच्या पण आवडतात पण काटा पदाराच्या साड्यांना थोडंसं तं आवरावं लागत ना
हा आणि त्या कॉटनच्या साड्या पण मला आवडतात कॉटनच्या साड्या मस्त बसतात एकदम चापून झोपून बसतात एकदम
हा छान बसतातथ मश व्यवस्थित आणि मग ते मला मोस्टली माझे जे ब्लाऊज असतात ना ते व फुल बाजूचीच आवडतात मला
अच्छा हा बलूनचे हा बलूनूनचे माझे पण आहे ते मी ऑनलाईन मागवले अे एक दोन तीन आहेत असे आणि असं शिवायला देते बाकी टेलरिंग वगैरे
हा ते
आवडलं कि मागवायच ऑनलाईन
ब्लाऊजच्या डिझाईन मध्ये साधर असं मला जादाव अशा गळा नाही आवडत जसं मोठण तरी पण मी एक थोडासा बनवून घेतलेला होता की जेणेकरून ते मागच्या साईड त्याला भेट लावलेली ना तर जशी एक वेगळी डिझाईन होते मी बघितलेली होती त्या खूपच िप झाला ठीक झालाक तेव्हा घालू वाटेला म्ह चला तर शिवलाय तर घातलं हिज मागं हक लावलीत ना त्याला वेगवेगळी झा
शे घालतात की स्लीव्हलेस
लँग सन म्हणजे असे ला लांब बाजूचे असतात ना
हा मला पण तेच हा लंग किंवा ्री फर असतात ते छान वाटतात म्हणजे तसे ब्लाऊज
हम् हम